हॅलो हॅलो हां या लागी आता
अ कसाय?
हा बराय की.
बर क कुठ राहातय.
आपलं ह्य इचलकरंजी.
इचलकरंजीत राहताय?
होय इचलकरंजीतच हाय.
मी आपल्या ह्याच्यात राहतोय कोल्हापूरच्या पुढ जरा.
हा म्हणजे याच भागातल हाय होय.
हे हितचय लई लाम नाही.
हा हा कॉलेज वगैरे.
हे कॉलेज चालुआय की तुमचं कसं काय?
हाय व्यवशीत हाय.
बर.
कितवीलाय आता?
मी आता बारावी झाल्या माझी.
आत्ता बारावी झाल्या हा हा माझा आता आहे बीए चालूय की.
बी ए चालूय कसय शिक्षण?
हाय झालं चांगलाय.
म्हणजे आता माझी पण बारावी झाल्या म्हणजे पुढ घ्यायला मला पण बरं ना. तुमचा काय असा अंदाज बीए बीए काय चांगला हाय काय.
हाय चांगलाय शिकायला म्हणजे असं सोपंच हाय लै बी अव अवघड नई असं निवांत अत म्हणजे अस रिलॅक्स मध्ये पण अभ्यास केला क नई म्हंजे काय विषय येत नाही निवांतपणे आपण शिकू शकतोय पा स भीतोय.
बर.
हम् हम्.
कसाय इंचरकरंजीच वातावरण तेन.
हाय आता सध्या तर पावसाचं वातावरण हाय.
बर म्हणजे पाऊस आहे म्हणाव तिकडं.
होय तुमचं तिकडं नाही काय?
हाय आमच्याकड हाय की धुरळा काढतोय काय थांबायचं नाव घी ना.
हा हा.
तेच बघुया म्हटलं. काय तरी पण आमच्या इथलंच आहे तुम्ही काय लई लाम नाही.
हम्म.
मग या की कोल्हापूरला भेटूया हीत.
चालते चालते आल्यावर फोन लावतो घ्या.
तुम्ही कार्य ला हाय न्हव.
हा कारला हायकी.
बर. म आणि कसं काय?
काय न म निवांत.
बर म्हण तुम्ही इचलंकरंजीत प्रॉपर राहिलाय काय असं कुठं भयर हाय.
नाही नाही इचलकरंजीत च हाय प्रॉपर आपलं बोनेमाळ म्हणू हाय.
हा.
बोन माळ
बोनेमाळमध्येच हाय होय. म्हणजे आम्ही इकडन आल की भेटतय म्हणा आम्हाला लगेच.
हा कोल्हापूर रोडलाच होते ते.
कोल्हापूर रोडला कोल्हापूर रोडलाच होती काय.
हा आपलं कोल्हापुरातन कबनूर मधन सर असं शिरोली बिरवली गरज आहे आणि कोल्हापूरला येउ शकतो अस जातो.
बरं. मग तिकडं असं हॉटेल बिटेल काय जेव्हा आहे चांगलं असं प्लेस कुठला चांगला
अज ककी खू खूप ठिकाणी येतयरगंजीत
असं फेमस कुठला आहे?
फेमस म्हणजे आता गावात तर हा एसीन आहे तारा हॉटेल आहे. असं दाबा बी म म्हंटला की लक्ष्मी हा आहे. हम पाटील वाडा त्यांन ल गेलेेत.
म्हणजे आता एखादा हिं जा लागते मैत्रीकर म्हजेला का आमच्या एकच प एक गाव पचललेला हॉटेल सोंगाड्या
हा हा त्याचं नाव लि आहे.
हा ते आमच्या इथले फेमस आहे तिथे बहेरचे लोक. ब भहेर पर गावा हून लई फॉरेन ची पण येन येऊन देेऊन जेऊन गेल्यात.
हा अती ज इनस्टग्रामवररयतीी
इंस्टाला पण दिसते.
हा बघत असते.
लय क नाही इकडे मग कधी
नाही कोल्हापूर ला असं येऊन जाते काहीतरी काम अस क असं जेवायला ते ना आलं नाही काीदी तर
रंकाातन कोल्हापूरमध्येध्ये फिरायसारखा प्लेस असेल मरत.
हा हा व गेलो नाही कधी जायच हा एकदा आल्यावर तिथं लावते फोन.
बर. तेच म्हटलं इच्छा करण्या मी पण काही जाल नाही तेच जरा बघू या म्हटलं. काय चांगला आहे प्लेस ट.
आहे चांगलाच फिरण्यासारखी भ्याग आहेत तरणजी आपलं बाग बी काय आहे नाहीतर असं फिरण्या नदी बिध प जाऊन बसला क नाही भारी वाटते एकदम
हा. आमच्या इथनं ते मंदिर पण आहेत ना अंबाबाईचा आहे. महालक्ष्मी जाय असं. माझा ब बिएला आहे का तुम्ही?
हा आता बिएलाच आहे.
मग काय पेपर वबिपर अवघड असतात कसं काय असते. ऑनलाईन परीक्षा असका?
नाही नाही शाळेतच जाऊन कॉलेजमध्येध्ये जाऊन द्यायला लागते.
म्हणजे आपल्यानच असे सगळं. म्हज माझी पण कसं आता बारावी झाल्या ना मला पुढं काय घ्यायला. मी पण आता विचार करवल बी ए घेऊ बीसीए घेऊ काय बीएसी घेऊ.
हा हा चालतेय काय नाही काय कुठलं बी तुम्हाला जे घ्यायचं ते एवढं का नाही अभ्यास केल्यावर काय होतेय का तर बीए आपलं सोपं आहे.
बर.
हम्म बॅचुलर्स अपार्टमेंट होते ते
हा किती सब्जेक्ट आहेत बीएला
सातवी सात विश असात.
सात आहेत का?
हा ते बी एकदम सोपं आपलं सगळं आपलं शाळेत जे असतात का नाही भूगोल
हा हा.
आपलं गण भूगोल गणित नसते का? भूगोल आपलं मराठी हिंदी संस्कृतिक येते.
हा.
आणि इंग्लिश वगैरे आणि एक दोन विषय वाढतात म्हणजे एक हिज इकॉनाॉमिक्स मुंदे येते इकोनॉमिक्स आणि आपलंा इकॉनॉमिक्स एकच वाढतोय विषय
म्हणजे असं एक्झाम कधी कधी असतात सेमिस्टर केतती होत्या एक होत्या दोन होत्या दोन असतार का म्हणजे सहा सहा महिन्याला
हा सहा सहा महिन्याला होत्या दोन विषय होत्या आणि तसं काय नाही आपलं म्हणजे फस्ट तेर तुम्ही काढला क नाही
हा
त्यानंतर आपला विषय कमी करता येते आपल्याला म्हणजे जे आपल्याला सोपं जाते ते आपण धरून बी पुढं एक सात मधलं पाच घ्या पाच आपल्याला ठेवता येते
बरं
हा असं जस जसं पुढं जाशिल का नाही तसं आपल्याला सोपं पडते
माझ. आपण बी ए घेतलो त्यात आपण शिकायला गेलो आपलं मग पेपर वेपर झालेत पहिली सेमिस्टर झालीत मग विष बष बॅक पेन राहिलेला असं पुढे देता य त ते
हा होय पुढं देेत येत की ते आपलं बाकीचे पेपर असतात का नाही पुढच्या सेमिस्टरच तवास ते बी पेपर हे करत ठेवतात त द्यायला येते
म्हणजे पेपर आपल्याला बॅग विषी घेऊन बसता येते
बॅक विषय पण बसतायेते
मग ते जे असं फी त्यांनी काय वेगळी भरायला लागतं काय
फी हा वेगळे तेच का ते थोडं थोडंच पैसे हे करतात का पेपरवाईज असते
पेपरवाज असते का
हा म्हणजे तुमच मेन विषय म्हणजे त्यातले दोन विषय मेन असतात नाही पहिल्या सेमिस्टरमध्येध्ये
हा आता प प पहिल्या सेमिस्टर मध्ये आपण विषय बॅग पडला मग ते दुसऱ्या सेमिस्टरला आपल्याला कव्ह होते घेऊन बसता येते
हा कवर बी होते जेवढं असं ओपन असते म्हणजे कसं असते आपलं शंभर शंभर टक्के शंभर मार्काचं पेपर असते त्यातलं पन्नास काय आपलं ते अ असं ते प्रॅक्टिकल ते त्याचा असते आणि पन्नास टक्के पेपरात असते मग ते प्रॅक्टिकल आपल्याला मार्क मिळालेले असतात म पेपरला फक्त आपल्याला दुसऱ्या सेमिटरला फत पेपरच द्यायला लागतय प्रॅक्टिकलचे पैसे मार्क आपल्याला असतेच पहिला प्रश्न
मग आता दुसऱ्या सेमिस्टरला आपण पहिली सेमिस्टर आपली ऑल क्लिअर झाली दुसऱ्या सेमिस्टरला गेलं मग प आता आपण पुढं ह्याला जातोय पुढच्या एयर ला म्हणजे सेकंड इयर ला जातोय आपण
हा
स सेकंड सेमिस्टरला आपण विषयध करायला मग सेकंड इयर ला घेऊ घेऊन बसता बसता य ते तच घेऊन
हाय बसतायेतेी
बर म्हणजे काय असं हे नाही म्हणजे वि विषय बॅग टन राहिला काय नापास बिपास करत नाही पुोढं घेऊन बसता येत ते
होय बता येत की तस आपलं ते किती पर्यंत रस्तात पहिला विषयी जर तुम पहिल्या पहिल्या सेमिस्टर जर तुमचा जर विषय राहिला
हा
तर ते तिसऱ्या सेमिस्टरपर्यंत आपल्याला सोडवता येतात
तिसरा सेमिस्टर पद् तर्र आपण घेवते हे करता येते आपल्याला
हा म्हणजे तीन वेळा आपल्याला पेपर देतेेत त्या तीन व्या म्हणजे पहिला दुस त्यावीस आपल्याला निघून जाते ते, एवढ अवघड जात नाही पेपर.
बर, आणि हे प्रॅक्टिकल एक्झाम तेन झाली असं. तिथं बाहेरचे शिक्षक येत्यात, का आपले शिक्षक असत्यात.
नाही शाळेतली चं असत्यात.
म -असं, मग- मग नंतर फायनल एक्झामला तेन काय नाही. फक्त फायनल एक्झामला, फक्त बाहिरची शिक्षक.
हा फायनल हिला ते बी, म्हणजे आपल्याच हिची असतात. कॉलेजमधली तेथलीच असतात, फक्त तिची हे वेगळी‌ असतात. ते म्हणजे आपलं, सी ए ची असतात नाही तर डिपार्टमेंट वेगळं येतेय त्यांचं.
म्हणजे शिक्षक इकडे तिकडे करत्यात. दुसऱ्या डिपार्टमेंटच्या आपल्या डिपार्टमेटला घेत्यात.
हा.. हा.. वय तसं असतंय.
असं करत्यात. बर. म्हणजे लय काय अवघड नाही. आपल्याला विषय जरी बॅक राहिला पुढं घेऊन बसता येते. फक्त त्यांची फी काय असेल ती, बॅक राहिलेल्या विषयी तेवढी भरायला लागत्या.
हा तेवढंच भरावी लागत्या.
म्हणजे अवघड काय जात नाही म्हणा,
नाही नाही अवघड काही, जात नाही तसं.
सोपा आपला विषय म्हणजे, बीएबीए असं मी बघूनच घेतले गां. तेवढं जास्त म्हणजे हे करता येत नाही. अभ्यास बी म्हणजे असं थोडं, पार गेलं तरी बी विषय निघत्यात, ते एक
बरं, इचलकरंजीत असं कॉलेज तेण कुठलं चांगलं, म्हणजे शिक्षण चांगलं आहे सगळं असं.
इचलकंरजी तर बघ आपलं इंजिनिरिंग इंजिनिअरि वगैरे, तेन घेणार असला कणी आपल डीकीटी हाय नाही तर, एस आय टी आहे. शरद इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज ते आहे चांगला आहे ते बी आणि, असलं बीए बी ए, बी ए, बी सी ए ते घेणार असला कणी आपले एसी कॉलेज मी जिथे शिकालोय कणी ते बी भारी ये.
हां.
शिक्षण मस्त आहे त्यांचं एकदम, आणि सर बी असं एकदम आपलं आपल्यात मिसळणारी सर हायत.
बरं म्हणजे, असं समजून तीन घेणारे काय असं नाही सगळं समजून सांगणार आहे. काय अडचण तेन आले, सगळ सगळं व्यवस्थित सांगणारे आहेत.
हा म्हणजे असं परिस्थिती बी नसली कणी, शिकणाऱ्या शिकणाऱ्याची मुलग्याची.
हां.
तरीबी त्यांनी असं समजून घेत्यात, एवढं काय हे नाही.
बर.
हम्म.
आमच्या इथं पण कोल्हापूरमधी आहेत तशी चांगली. तेचं म्हटलं जरा बाहेरच देण कसं काय, चांगलं तेण बघून.
हा हा.
आम- इचलकंरजी आमचं पाहुणे तेण आहेत सोडा.
पावणं.
तर हा पावण हायत. खर मी इचलकरंजीत असं लै येत नाही ओ, त्यामुळं एकदा विचारून घेवूया म्हंटलं.
हा.. हा.. हा.. चालतंय कधी पण या. मी आसतोय. मी इथंच गावातच असतोय म्हणजे, कॉलेज झाले काय घरातच असतोय काय.
हां.
आणि तसं काय नाही. आला की कधी बी फोन लावा.
बरं. सगळं कॉलेज तेण सगळं चांगलंय. काय अडचण आपल्याला अडचण तेण नाही. शिक्षक पण समजूदारार आणिणी पण. परिस्थिती तने काय नसली सगळं शिक्षक तेन बघतत्यात
हा म्हणजे तिने समजून घेत्यात तेवढं जरा हे करतात आपल्याला जेवढं त्यांची मदत होते्या का नाही तेवढं त्यांनी करू शक करतात
असा आहे होय
हा आणि राय प्याज बी तर चांग चांगला विषय आणि वाातवरण बी एकदम शांत आहे कॉलेज प
म्हणजे असं काय ल आहे नाही
हा लो असं हे बी नाही
म्हणजे असं गुन्हेगार यतीले का नाही एवढी नाही
हा नाही तसं काय नाही आहेा भऱ्या वातावरण इचरजी मध्ये या तुम्ही कधी बी
हा हा हा
हम् मी आलो तरी बी कोल्हापूरला फोन लावतो तुम्हाला जेवयलाच हऊ आपण
बर बर चालते मग सगाडायला जाऊ आपण
हा चालते गी
ह बर बर चालते ठीक आहे ठेव काय हो जेऊनच तुम्ही
ह जीव ना
हा हा बर बर चालते ठीक आहे ओके
चालतय चालत
हा